ते हॅलो
नमस्कार धनवंतीताई हॅलो ऐकायला येत आहे का?
काय नाय बस ली रीमा ताई बरोबर गप्पा मारत होती.
असं का.
हम्म
आल का बोलन.
झाल बनवून आताच फोन ठेवला आणि तुमचा फोन लगेच येऊन गेल.
अच्छा जेवण झालं का नाही ओ आज
झालं.
काहो बस अकरा वाजेला काय बनवलं?
उडद आहे तूरची डारं मिरच्या तडल्या आणि मक्या ची भाकर. मस्त काला करून खाऊन घेतल.
अरे वा! आज काय क्या काम केल का?
आज काय नाही हे न नवीन नोंदणी अपडेट करत होती आणि जुन्या मातांची अठरा माता ये.
अस आमचं पण आज एक अंगणवाडीच आरोग्य तपासणी होती तीच केलं मी आज
हा ना अस काय कुठं जाऊन कुठं काय करू अस विचार केला मग जाऊ दे आजूबाजूंची अपडेट करून घेऊ घरदार त्याच्यामुळे म्हणून काय गेलीच नाय.
अस व्हय नाही मग आज आरोग्य तपासणी होती एका अंगणवाडीची मग सगळेच तिथ गोडा झाले आशावर्कर सगळ्या अंगणवाडीचे ताई सगळी हा सीआर मी सगडे आले होते म आज मदतनीस आणि ताईने पहिल्या दिवसापासून सगळ्या महिलांना पण सांगितलेलं होत तस सगळे म्हणजे काही असं स्थलांतरित होते ते एवढेच नाही आले. नाहीतर सगळे मि ते जमा होऊन जातात ना ग आरोग्य तपासणी राहिल का?
हा ना
खरंच दर महिन्याला राहायला पाहिजे म्हणजे कस आहे एका दिवसास सगळं क्लिअर होऊन जात त्यांच
हा ना
ते आपल्याला पण सोप असतं नाव जनींच घेण्यासाठी कारण एकत्र तिथं सगडे येऊन जातात ना
उलट चांगलंय आणि वजन उंची करायला आपल्याला जीवावर येत ती ना मग सगळे येऊन जात
हा आणि हा जे बाकी राहिले त्यांना कॉ करतात. किंवा मदतनीस जाते बोलवाया. कवर होऊन जात एका दिवसात
चांगलंय
माझ पण होत आता झालं वजन आता आहे गरोदर बेटिका किशोर मुलींची आता बाकी आहे ती पण
माझ पण मिटिंग आहे बाकी किशोरी मुलींच गरोदर मातांच उद्यापूर्व ब बघू नाय तर मीटिंग घ्यायची चेे
मला पण तसच करावं लागेल ना गोळा करावा लागेल गरोदर मातांना मातांना मी त त्या घ्याव लागेल
आता त बाया बी येत नाही सुनीता खूप जीवावर येते दोनदा तीनदा बोलवायला जावं लागत त येतात त बाया नाही तर माझ काम आहे मला शेतात जायचंय हे करायचंय अस सांग
तसच करत राहतात येत नाही लवकरण
म्हणून काय करणारे सुनीता, टी ए चार वाट. प करणार आहे ना त्या दिवशी मग. सगळ्या बायाटी चार घ्यायला येतात ना.
हा त्या दिवशी, हा ना मी पण तसच केलं होतं ना.
मागच्या महिन्याला तसच केलं होतं मग किती बाया जमा होऊन गेल्या त्या.
मी पण तसंच केलं होतं या महिन्यालाच विचार दिला होत ना अंगणवाारी सही केण. तस तर घेतलेलं आहेच.. समजात मातांना पण सांगितलं, आणि किशोरी मुलींच, पण त्या दिवशी करून घेतलं होतं मी‌. पन परत अजून एकऽऽ
म्हणून आता मॅडमांना बोलवायचंय मिीटिंग घ्यायला.. ते येतील तगे हा सांगत होती ती तुमचे तुमचे घेऊन घे म.. मिटिंगला बोलवत नाही असं म्हणत होती ती,, मग आता पहिले त्यांना बोलवू मग मीटिंग देऊ.
सलेलोल ह यायस.
हम्म..
नंतर खूप जीवावर यऽऽ ग जसा महिना म्हणजे भरणेऽऽ तर तस जर काम अपूर्ण राहिल तर आपल्याला रागवतात.
हम् आपल्याला रागवतात,, आपल्याला पण सगळच हे होऊन जातो, मात हे राहिलं. फीराय लो, ही मिीटिंग राहिली ती ररायली अससऽऽ
आता कस आहे, माझ आता समज, हे वजन झाले नाऽऽ लगेच एक दोन दिवस असं भेटी देणार महिलांना मग लगेच किडवेल ओपन करून ते बालकांचे वजन भरायच हा तो डेटा क्लिअर करायचा दोघी अंगणवाडीचा त्याच्यानंतर माझं लसीकरण तिसऱ्या मंगळवारी असतो
मज बरडी पाड चा बाकी लसीकरण या शुक्रवारीला आहे
असं का
हा
पहिल्या म्हणजे पहिले तुझ्या असत लसीकरण का कमलीकडे असत
महिन्यात पहिला सममारा एक कमलीचं पण माझं पण एकत्र राहतं ते एक अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन एकत्र राहत आणि दुस सोममार कमल चार नंबर म
हा मजा दोनदा होत हो तो जलसी तर्यंत
मंग दोन ना तिचं पण दोन माझ पण दोन
बई वा राहुल राहुल राहुल राहुल बर लावलात का
हा ना तसं काही नाही बरडी पाड्याची कमी म्हणून जीवावर येत नाही इथं एक नंबरच्या अंगणवाडी म बाया बी जास्ताय आणि पोरो बी जास्ताय बोरडीपाडाची तर एकूण किती येत आणि एकोणचाळीस का काय लाभार्थी गरदरमाता तर पाचचायत
चांगलय
पाच हजार
त्यांच्यामुळे लवकर होत
ते करता लव तर आवरलं का आता तिथलं लसीकरण ना सुनीता आ - मागच्या महिन्याला अकरा वाजेला आवरून घेतलं होत सिस्टरांनी आणि इथ तर बरडीपाडाला
अगं दो दोन पण वाजून जातात कधी कधी जर जास्त राहिले ना एक दोन पण वाजतात -
इथं अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन मध्ये दोन वाजून गेले होते दोन वाजेला गोरी पोचली होती मी अडीच वाजेला जेवण केलं होत
हा ना तस पण उन झाल ना ताई सकाळी आपण घरात लावरायचं आणि आवून अजून आंघोळ करायची आंघोळ करून ते सगळं दफ्तर घेऊन तिथं जायचं आणि तिथ सगळी मदत करायची मग कधी तर जेवण होत सकाळी नाही. तर कधी-कधी तर जेवण पण नाही, करत मी निघून जाते.
मी पण तसच करते वेळ होऊन जातो ना मग पटापट सयंपाक करून घे ते आंगळ झाली का मग दपतर घेऊन पडतेस
तसच होतं ना गाई गाई म
जेवणाचं तर कुठ पडावं लागतं जेवण तर मग दोन एक दोन वाजता करावं लागतं. त्या दिवशी ते अडीच वाजता जेवण केलं मॅडम म्हणत होत ती मला भूक लागली. आता तिथं लसीकरणाचं हे ते पोरांचं बी लसीकरणाचा डाटा घ्यायचं होतं म्हणून मग कलं गरेबी आली नाही ते अंगणवाडी साहिक त्यांना पाव वडे भज्जी अजून ते चिवडा असं घेऊन गेले होते, ते खात होते मैडम अन् ते नाष्टा करत. ओके, मग मॅडमला संगीतलं. घरी जाऊ जेवण करून घेऊन, नाही म्हणे ह ऑफिसला बी अडीच वाजता मिटिंग ए, मला लवकर पोहोचावं लागेल म्हणून का ती आली नाही घरी, निघून गेली.
नाही जुने गेल घरीच, न्यायानं,
नाही अजून,
आता माझ पण बघते, आता हे वजनच कमप्लीट झालं, आता दोन तीन दिवस असं बेटी करते नाहीतर पिशर वईन मुलीची मीटिंग घेते ते जर झालं का लगेच मंग अस हाड आता किडवेल मध्ये भरावं लागेल पहिले वजनांचं. मग तो भरला गेला का त्याच्यानंतर, गरोदर मातांचच राहणार, बच्ची लसीकरणाच आणि गरोदर माताच ते मग नंतर कवर करणार,
हम्म, हे डाटा भरला गेला का मग आणि गरोदर माता, किशोरी मुलींच मिटिंग झालं का मग टेन्शन नाही राहत असे
हा ना, आपल्याला पण मग ते लवकर वावरलं जात बइ महिन्याच आत करायचं असत आणि काही मग महिन्या च्या वरती निघलं का, तो डाटा दाखवत नाही, ना की डीवेल मध्ये मग ते आपल्याला विचारतात ना तुम्ही वेळेवर बघत नाही वजनांचे त्याच्यामुळे मी तर वीस तारीखच्या आत करण्याचा प्रयत्न करते.
मी पण तसच करते आता.
म्हणजे कस आहे महिन्याच्या आताच व्हायला पाहिजे काम आपल्याला हे मग ते ऑनलाईन बघतातना गं. त्यांना दाखवत नाही ना कडलॅफ मध्ये भरलेला डेट तारीख नुसार. भरलं जात ना ते. कोणत्या तारखेला भरलेलं आहे? हिने भरलेलं आहे का नाही भरलेलं आहे, ते सगळे तिथं चेक करून घेतात ते मग नंतर मेसेज पाठतात आपल्याला
हम्म. आणि ते नाही का आपण जव्हारला गेलेलो होतो तेव्हा मी म्हणजे दुसऱ्या महिन्यात भरले डाटा तर त्या महिन्याच दाखवत नाही त्या महिन्याचच दाखवत असं म्हणत होते मोरे सर.
हा, हेच ना तसा प्रॉब्लेम होऊन जातो.
हम्म, म्हणून आता लवकर भरून देते डाटा
कवर करून घ्यायचं भरून. याचं कारण आपल्याला पण कसं हे वेळेवर झालं ना तर मग शांत मनाला वाटतं.
हम्म.
चालेल ओके हां क दहा कॉल कॉल करते ना मी. सहा ला. हां.
गंडावली डवाली काय तेला गंडावली काय तेला